येत हो येतो येतो बोला.
हा काय नाही म काय बोलत होते आता मलाशी.
हाह म्हटलं लहान मुलंं ते मोबाईल वगैरे घेऊनच घेतात. देत पण नाही लवकर काय. सगळीकडे जसं माझा तुमचा नाही प्रॉब्लेम सगळीकडेच तसं झालेलं आहे. एकदा का हातात घेतला की लवकर त्यांची इच्छाच नाही होत देण्याची आणि मेन म्हणजे कस साडीच सगळं तिच्यावरतीच येतं सगळं काही त्याच्या त्याच्यावरतीच येत तर मुलं ते अभ्यासाच्याऐवजी दुसरंच काही बघत बसतात आणि म्हणतात आम्हाला अभ्यास करायचांय अभ्यास करायचाय असं होऊन जातं ना.
र तेच ना त्यांना त्याच्यामुळे त्यांना चष्मा पण लागलेत आजकालच्या लहान पोरांना.
हो लहान लहान मुलांना खूप चष्मे लागलेले आणि मध्यंतरी आहो कोराना कोरोना आलेला त्यामध्ये तर ऑनलाईनच क्लासेस चालू होते दोन वर्षे मुलांची
तर कंट्रोल्यू ते मुलं किती जवळ मोबाईल घेऊन बघायचे त्या ज्या ज्या वेळेस त्यांनी ऑनलाईन क्लासेस केलेल्या त्या सर्व मुल त्या पिरेडमध्ये दोन वर्ष मुलांचं असंच झालेलं.
हम्म त्यांना कसं ते द्यावं लागतच होतं ना. कारण की त्यांचा हता त्याच्यावरच होत पर्यायच नव्हता.
हम्म बरोबर आहे तेच. ना असं झालेल मग आता काय आणि नायविलाच होता ना हो तेवना कुठे जाऊ शकत नव्हते कोणी वगैरे खूपच डेंजर परिस्थिती होते हो तेव्हा पण
हो डेंजर हो तर बापरे बिचारे केल्यानंतर की असं होईल
खरच आहे बिचारे अर्धे लोक तर घाबरून घाबर रूनच गेले.
मध्ये ती पण आप होती पण एवढं काही डेंजर नव्हतं आपण व्यवस्थित सगळं हातपाय धुतले व्यवस्थित बाहेरून काय आणलेल्या वस्तू धुतल्या
हो स्वच्छ साफसफाई केली तर हो काही प्रॉब्लेम नो होता.
काय काय लोक विना कारणाने खूप घाबरले त्याच्यामुळे पण
खचलू गेले हो काही काही ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला दुसऱ्या दुसरं काहीच नाही लोकांनी शर शहर शहर सोडून सगळी गावी जायला निघायचे.
हा ना बघितल ना मी काय
हो.
पाय पाय जात ते सगळ्या सु सुख सुुविधा बंद होते ना ट्रेन वगैरा
हो सगळं बंद होतं बरोबर आहे.
त्यांना खायला प्यायला काय नव्हत म्हणून काही लोक गावी चालत गेले होते.
कामगार म्हणजे कामच काही नाही तर रोजगार पकण मिळणार आहे असं झालं ना.
हा ना तेच ना. खाणार काय करणार मुला बाळांना चालणार काय.
हो ना तेच.
काय काय लोकांच लईच वाईट झालं ना.
हो होना खूपच. ह.
कस होता.
हम्.
कधी संपते कधी संपते पण भरपर वेळ लागला संपवायला
हो हो. मग तीन स्टेप मध्ये होत आहे एक लाट आली दुसरी लाट आली.